हॅलो!
हा कशा आहात?
हा बरी आहे येतोय ना आवाज नीट?
मग संपली सुट्टी आता? हां हां मी सुट्टीत काय नाही जरा माहेरी गेलेली.
अच्छा! !
हा.. मग बाकी घरीच.
अच्छा कोकण आहे का तुमचं? की कुठे ह्या साइडला म्हणजे पुणा वगैरे साइडला?
नाही नाही नाशिकमध्येच.
अच्छा! !
हम्म पण म तेवढंच जरा बरं वाटतं कारण असं काय किती जवळ असलं ना तरी जाणं होत नाय.
हो हो बरोबर आहे. पूर्वी कसं व्हायचं जेव्हा आपली मुलं लहान होती ना शाळेत वगैरे जायची.
त्यावेळी कसं त्यांना मे मे एप्रिल मे सुट्टी पडायची त्यावेळी, महिना दीड महिना वगैरे जान व्हायचं पण आता जसं मुल जसा शिक्षण वाढला, त्यांच वेगळ्या वेळ झालं ते एक्झाम वगैरे परीक्षेच्या आता माझ्या मुलीची आता सुट टीच पडली तिला जून, जुलैला. दोन महिने आता सुट्टी आहेे तिला हा कॉलेजच्या त्यांच्या परीक्षा वगैरेच ड्या जसं त्यांचं शिक्षण पुढे पुढे जातं त्यांचं मग आपल्यासारख्या एप्रिल मे मध्ये नसतं त्यांना सुट्ट्या मग त्याच्यामुळे मग मी एकटेच जाऊन आली पंधरा वीस दिवस. एकटीच राहिली होती मुलीचीी त्या्यावेळी परीक्षा चालू होती आणि मुलाला पण जॉब असल्यामुळे नवीन जॉब लागलेला त्याच्यामुळे तो सुुद्धा नाही आला. मग मीच एकटी जाऊन आले पहिल्यांदा लहान असताना मुलं खूप बरी पडायची मामा याच्या गावाला जायचं वगैरे पंधरा वीस दिवस राहून यायचं. मजा असायची.
ते खूप बदललं पण आता ना
हो ना सगळंच बदललय मुलांच आणि आप आपल सुद्धा वा म्हणजे आधीचे जे आपण जे लहानपण जसं जगल तसं आता नाहीच ये.
तसं या मुलांना नाही आणि ती मजा त्यांना मिळत नाही आणि आता कसं सगळं खूप इझिली अव्लेबल होत ना तस पूर्वी नव्हत तर ती अ तो पण एक फरक पडतो अगदी. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.